हा म्हणजे तुम्ही चार वर्ष राहिले का धुळ्यात?
हो हो
ह तरी बरच माहिती झालं असेल ना तुम्हाला.
नाही माझं तिथे आल्यावर मॅरेज होऊन गेल होत, एकच वर्षात. म्हणजे माझी फॅमिली राहिली होती मम्मीची, वडिलांची तर मग तसं येणं - जाणं चालू असायचं म्हणा.
हा हा
तर माझे वडील वगैर नाही नाही मला तिकडेच दिलेलं आहे, पण आता इकडे राहते मी अस
हा हा
म्हणजे तिथून जवळच चाळीसगाव आहे तिथे दिलं होतं मला.
हा हा
तर नाशिकला राहते, अं तुम्हाला तिकडे दिलंय का? माहेर कुठला आहे?
माझ का? माझ मालेगावचं आहे तसं. पण राहायला धुळ्याला आहे म्हणजे
अच्छा मालेगाव, मालेगावलाही आम्ही चार वर्ष राहून आलोय. एक गाव नाही
हा
असं
फिरुन आली ण
मालेगावला इकडे राहयचो आम्ही, ते एम एस जी कॉलेज नाही का मोठं कॉलेज? हा तिकडे प्रांत वगैरे बंगले आहेत ना तिथे शेजारीच होत.
हो का तिथली पण माहिती असेल ना मग?
हा तिकडे
हॅलो हा ते पण आता भरपूर बापरे तिथं तर आता इतकं वाढून गेल लय ना म्हणजे आम्ही मी लहान होती तेव्हा म्हणजे काही कळायचं सुद्धा नाही, ही गल्ली, ती गल्ली असं जवळपास होता आता तो बाप ते इकडं - तिकडं, तिकडं -तिकडं कुट पाड मलं
हो माझ्या मालेगावच्या आहेत आ
हा
टच मध्ये आहोत, त्यातली एक नणंद
हा
माझी स्कूल झालीय, तर त ती भावजय आहे म्हणजे असं ते दोघी जणी माझ्या फ्रेंड आहेत.
हो का
आणि दोन - तीन तर तिकडे चाळीसगावलाच दिले आहेत तीन जणी. त अस आम्ही आमचा परत कॉन्टॅक्ट झाला होता, मग आम्ही ग्रुपच आहे आमचा.
हो का म्हणजे अजून कुठ कुठे राहिलायत तुम्ही?
ते मुलांमुळे मालेगाव सोडून, हा चालू असतात आमचे फोन नेहमी मालेगावला ये गं पण काही होत नाही आपल्या कामाच्या गडबडीत. तिकडे नाही होत गेट टुगेदर मालेगाव हा मालेगावच गेट - टुगेदर ती म्हणजे, मी मालेगाव सोडण्यानंतर. म्हणजे तिचं म्हणणं होतं की, इकडच्या मुली थोड्या वेगळ्या आहेत. मिक्स नाही होत लवकर असं. तसं आमचं नाशिकच गेट टुगेदर चालू असतं, ज्या आम्ही स्कूल फ्रेंड आहोत ना.
हा हा.
तर आमचे चालू असत, जेवढे पण अगोदर मुलं मुलींशी बोलायचे नाही. पण आता बिचारे सर्व मुलांनवाले झालेत बोला.
बरोबर बरोबर आता नबोलण्यासारखं काही नाही.
काही नाही म्हणजे मुलीं ची लग्न लवकर झालेत त्या दरम्यान, तर मुलं लग्नासारखे झालेत. मुलांचे थोडे लेट झालेत. तर त्यांचे अजून थोडे आमच्या मुलींपेक्षा छोटे आहेत. मग काय करणार आता बोलायचं.
आमने सामने आले का फोनवर तरी बोलत, आणि त्या पिरियडमध्ये बोलत पण नव्हतो. पण आता झाले ग्रुप. ग्रुप म्हणजे असंच मिसळ खायला, चहा प्यायला हं.
बोललं त्या आ- मुलं मुलींशी बोलायला घाबरतात.
हां. नाही आता कसं असतं. मुलींचे नवरे पण असतात सोबत कधी कधी, त्यांच्या बायका पण असतात. मुलं पण असतात त्याच्यामुळे आता ते ऑकवर्ड पणा राहिलाच नाही ना, फॅमिली पण एकमेकांना ओळखायला लागून जाते.
हो, मग फॅमिली राहिली. मग काय वाटत नाही.
हम्म. न्यू फ्रेंड बनून जातात हा.
पण आमचा कस झाला. म्हणजे तिथे आले सगळे होते, फॅमिली वगैरे. सगळे होते, मग म्हणजे फॅमिली वगैरे मग आमचा काय असाच. वरणबट्टीच नियोजन केलं. म्हणजे कोणी व्हेज खात, नॉन व्हेज खातं मग त्यापेक्षा वरणबट्टी वगैरे, मग काही आले काही, नाही आले असं. झाला होता. मग एक एक दोन झालाय, एकदा मैत्रिणीस केला होता. एकदा सगळे मुलं मुली एकत्र. ओके बाय.
हम्म हम्.
हम्म.
आमचं असं पूर्ण क्लासमेटच झालं होतं, म्हणजे फुल. खूप जुने स्टुडंट पासून जेच्यातले तर, आर्धे म्हातारेच होते. तर हा, म्हणजे तेवढे टेनच्या जेवढ्या बॅचेस होत्या तेवढ्यांना. पहिल्यांदा त्यांनी कवर करायचा प्रयत्न केला होता. मग जेवढे जेवढे माहित पडले, तेवढे तेवढे खूप मोठा प्रोग्राम झाला होता. मग त्याच्यानंतर असे, छोटे मोठे मग सुरू झाले. सर्वच जण आले होते ना, लिटरली जसं माहित पडलं.
दोन दोन, तीन तीन वर्षात शाळा बदल स्कूल बदल सगळंच.
हा, ते तर होतंच आमच्या बाबतीत.
तेवढेच नवीन नवीन फ्रेंड्स बनत राहिले असतील तर म्हणजे, जिकड गेले तिकड फ्रेंड्स, त्यात मग
अं.. कसं आता मालेगावच्या काय त्या, भेटल्या जुन्या, एक ननंदमुळे भेटली तर तो ग्रुप भेटून गेला. तसं आम्ही नंदुरबारला होतो तर तिथे आता कोणी कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे असं. ह येस.
हा काही आहेत काही नसतील असं.
हा. तर इथल्या कसं होतं स्कूल फ्रेंड होत्या आणि एक दोन माझ्या एरियातच राहायच्या. आणि लकीिली एकीचा मुलगा माझ्या क्लास मुलाच्याच क्लासमध्येध्ये आला. तर ती भेटून गेली मग तो पूर्ण ग्रुपच भेटला असं झालं मग
हा
म्हणज एकमेकींना कॉन्टॅक्ट केले गेले का आहे का ग तू
ह.
तेव्हा कुठे एवढं लँडलाईन वगैरे नव्हते ना कोणाकडे अर्ध्या लोकांकडे डे तर ते माहितच नाही काही असं. आपले झाले का दहा मिनिट नाही ना.
नाही.
हच सर.
बरं आहे का पाऊस वगैरे
काहीतरी मेसेज येतोय माझ्या वरभहते कसं? वायफायचं काहीतरी तर आपण कट करूया का कॉल झाला असेल ना दहा मिनिटं.
अ तई अजून चार मिनिट बाकी आहेत.
अच्छा बोलून घेऊया मग
ह पाऊस वगैरे बंद करा.
हा पाऊस बंद झालाय म्हटलं थोडंसं बाहेर जाऊन येऊ. हे ते वोटिंगचे काम काहीतरी आहेत ना.
हा हा.
तेच तर मम्मीचं ते कार्डच करायचंय कोणी काय सांगतय आणि कोणी काय सांगतय?
हो.
आणि माझं तर ते हं माझं टाकलं होतं तर त्याच्यात ते ते पण करेक्शन नाही आलं म्हणजे तिने का पाचशे फॉर्म भरले होते.
हो का?
सायबरवाल्यांनी तर त्याच्यातले फक्त बारा ले
हा बाकी ते फेल झाले फिल्मग.
ही बारा आले त्याच्यात चुकीच इन्फॉर्मेशन दिली त्यांनी म्हणजे वडलांच्या नावाच्या ठिका. त्यांनी नवऱ्याचं नाव लावून आलाय.
बापरे.
हा तर ते वापस करेक्शनला मग ते बोलले वापस आपल्याला टाकावं लागेल. हे असे काही काही प्रताप करतात ते हे आता नवीन सर्व काय म्हणतात ना ए आय मूळे सर्व गोंधळच चालतो.
हा ऐआय सोप पण करत काम पण नाव गडबड पण करून ठेवत काही वेळेस
हो पहिले जुने हाताने लिहायचे ना तिथे प्रॉपर करेक्शन राहायचं.
हा हा.
आता इथे तर सर्व म्हणजे गोंधळच चालतो असं मला वाटतं म्हणजे खूप ठिकाणी काय?
म्हणजे कंप्युटरच्या डाटामध्ये सगळं सेव्ह असतं पण एखद वेळेस डाटा डाटा गेला म्हणजे
गेला काय ते नीट वाचत नाहीत. कॉपी पेस्ट करतात त्यांच त्यांना माहित. म्हणजे इतकी डिटेल इन्फॉमेशन मी भरलेली हो ती तरी पण ते गोंधळ केलाच त्यांनी आसं त आता ते फेब्रुवारी महिन्याचं आत्ता आलं. मला आणि त्याच्यात पण आसा घोळ.
आता परत अजून लांबेल ते.
हां अजून लांबेल. आणि ते काय गव्हर्नमेंट एक एक उकरुन काढतं काहीतरी आता मागे नाई काय ते सबसिडीचं आता कुठे ती सबसिडीच गायब आहे.
काय ते घेऊन येतात ते पण अ घेऊन येतात ते पण काय नंतर ते अर्ध्यातच बंद करून देतो.
हो आता ते स आम्ही सबसिडीसाठी ते किती लाईनीत उभं राहून काय काय उद्योग केले होते. आणित आता ते बंद झालं. आधार कार्ड साठी पण किती लाईनीत उभं राहिलो होतो उपाशी न तापाशी.
आणि आता आत अ आता गेलं का होऊन जात.
नाई हां. आणि ते पहिल्यांदा केलं तेव्हा फुल लाईन अक्षरशः लोक भांडायचे एक लाईनीमध्ये.
बापरे पाच पाच वाजेपासून लाईन करून ठेवायचं.
हो सोसायटीतले एकमेकांना मदत करायचे अरे मी जातोय लाईनीत उभं राहतोय तू मी तुला फ त मध्ये घुसलं त आजून भांड
हा हा हा. हा येते.
म त्याच्यात काय नंतर काय त फोन नंबर ऍड करा.
हां फोण नं
पहिले इयर सांगितलं ईयरच फक्त पाहिजे कोणत्या ई ईयर ला तुम्ही जन्म झाला.
आ.
त्याच्यानंतर आल फुल बर्ट डेट टाका.
आता फोन नंबर वगेरे
हां आणि मग जुन्या लोकांचे घोळ सुरू झाले कारण की ग्रामपंचायत मध्ये एकोणऐंशी ऐंशी पासूनच अ जन्माची नोंद आहे. त्याच्या अगोदर जन्माची नोंदच नाइये कोणाची कारण की आमच्ये काही लोक आहेत ना त्यांना मी विचारलं हो त जन्माची नोंद जर तिकडे नसेल त कसं काय लावतात लहान मुलांचे जन्म त्या काळात कसं काय लावलेलंय म्हणे जू स्कूल सुरु झाली स्कूलमध्ये टाकण्याचं म्हणजे तेव्हा ते काय चौथी पर्यंत असायच्या. टाकण्याचे ह हां सर्व्यांची जन्मदारीक इथून तिथून पूर्ण गाव वाची सारखीच.
एक सहा एक सहा साल बी एकच जाऊन द्यायचं. अं साल पण एकच.
एकच म्हणजे एकदा टाकलं त्या गावाचे जेवढे पण मुलं जन्मले त्यांचा एकत्रच बर्थडे.
अं हं हं हं एकच मटा केक. कानायचा सगळ्यांनी कापून खाऊून घ्यायचं. हं.
हां म आम्ही असंच अ आता ते चालतं.